हॅलो हॅलो
लो हॅलो
हा आवाज येतोय.
हॅलो
आवाज येतोय का?
हॅलो आवाज का बर बारीक येतोय ताई, आवाज खूप बारीक ये हॅलो
आवाज आल्या
हॅलो
हॅलो
हा आवाज बारीक येतोय थोडा. एक मिनिट मी पण बाहेर येते थांबा.
जाऊ द्या आता काय कर खूकच काय माहिती काय होतं ते मध्ये मध्ये आवाजच बारीक होऊन जातो.
येतोय का आवाज? बरं बरं हां बोला हां बोला
कधी गेलेत का तुम्ही वारी वगैरेला
कुठे?
वारी वगैरे करायला
नाय नाय वारी ला नाय गेले अजून
तुमचे किती ज्योतर्लिंंग झालेले आहेत?
बघू आता परमेश्वराचंही बोलवणं पाहिजे आणं आपली पण म्हणजे मनापासून इच्छा पाहिजे काय?
हा ते तर हाय तुमचे ज्योतिलिंग किती झालेले.
जबाबदारी कस आहे? घरची असते ना हो कसं? घरी सासूर सासरे असतात. त्याच्यामुळे मग कसं? त्यांचं करणं. मुलांचं करणं. म आपण गेला तर मग- त्यांच कोण करेल? हा प्रश्न. सासूबाई म्हाताऱ्या असतात. त्या नाही काही काम वगैरे करत.
हा ना. हा ना. मग- तुम्ही म्हणजे ज्योतिर्लिंग वगैरे झाले असतील ना तुमच?
नाही. ज्योतिर्लिंग मग फक्त माझं ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर. काय उज्जैन. हे तीनच झालेय. भीमाशंकर चार. चार झाले. बाकीचे आता होतील करू. हा. म काय? हम्म. कस सांगते. कसं असतं यात्रा म्हणा किंवा काही म्हणा काही करायचं असल ना? तर घरची जबाबदारी नको माणसाला. म्हणजे कसं? तिथं गेल्यानंतर आपण घरची काळजी करतो. बाई कसं होईल? ह्यांनी जेवण केलं असेल का? त्यांनी काही केलं असेल नाही का? म्हणजे अशे ज म्हणजे थोडक्यात मुलं मोठे झाले का मग गेलं तर मग ठीक आहे. ब्वा असं.
म्हणजे मुलांचे, मुलं मोठे झाले ना? मग आपली पण थोडी चिंता- कमी होऊन जाते. मेन म्हणजे खाण्याचा प्रश्न येतो जेवणाचा. बघू आता काय भगवंताच बोलावणं असलं तर. तुम्ही गेलाय का नाही कधी?
माझे काय? माझे पण चारच झालेलेय.
हो का?
हो.
हम्. हम. हम्.
म्हणजे वेरुळ, ओंकारेश्वर. भु जन नाही गेलीए मी. -नेश्वर वगैरे म्हणजे असे दोन तीन झालेलेए.
तुमच्या इकडून तर जवळ आहे ना ते? तिथून. भीमाशंकर वगैरे?
हा. ते जवळ आहे. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर. जवळ ए. ते झालेत ना माझे.
हो ना? हं. हं. काय नाही. होईल आता जेव्हा भगवंताचं बोलवणं असेल तेव्हाच. नाही का? बाकी काही नाही आपले रोजचेच कामं. पिको फॉल वगैरे साडयांना करते.
अच्छा. ब्लाऊज पण शिवतात का मग?
ह नाही ब्लाउज सध्या मी माझेच शिवते. अगोदर शिवायची मी बाहेरचे पण मग कस त्रास व्हायचा. त्याच्यामुळे मंग, घरचे माझे स्वतःचेच शिवते.
अच्छा.
शिलाई पण खूप वाढून गेलेली ए ना हो आता?
काय तुम्ही?
आता आमच्या सिटीमध्ये कमीत कमी तीनशे- अडीचशे तीनशे. अडीचशे तीनशे घेतात सिटी मध्ये. आणि थोडस, आउट साइड ला गेलं तर, मग घेता दीडशे रुपये वगैरे.
हा. तसच ना म महागाईच आहे.
हा. शहरामध्ये कसं ते कसं गाळ्याचं भाडं वगैरे काढता असं.
आ ना.
त्यांच कसं गाळे वगैरे असता ना, मग गाळ्यांचं भाडं वगैरे काढतात असं.
अच्छा शॉपिंग येत का तुमच्या?
हुं. ते कसं आहे? त्यांना म्हणजे आता गाळ्यांना पण भाडं खूप असतं ना ओ, त्याच्यामुळे मग कसं? त्यांनाही परवडलं पाहिजे ना दुकानदारांना, आपलं घरगुती राहता ना मग. काही नाही घरगुती राहियला का, कमी घेता मग. आसं.
शहरामध्ये कसं? गाळ्यांच्या भाडा असता, गाळ्यांमध्ये शिवायला गेल का मग ते थोडे जास्तच घेता इतरांपेक्षा, पाच पन्नास रुपये जास्त च घेता माग.
हो ना म तुम्ही घरी घरुन म्हणजे घरी घरीच असायचं का तुमचं शिवणकाम?
काय म्हणता?
म्हणजे तुम्ही शिवणकाम घरी घरीच करायचे का बॉक् का आस गाळा?
नाही नाही नाही घरीच करायची, घरीच करायची. घरीच करायची, मा मी एवढ्या नाही घ्यायची मी. मी सुरुवातीला दीडशे घेतले, नंतर दोनशे पर्यंत झाले. दोनशेच्या पुढे नाही घेतलं मग.
नाही का?
नाही नाही दोनशेच्या पुढे नाही घेतले. आपल्याला काय पैसा म्हणजे पैसा कमवण हा उद्देश नव्हताच ना आपला.
म्हणजे एक छंद, कला छंद म्हणून केला होत ते मी.
आणि तेच्यामुळे मंग. पैशाला एवढं काही, हे नव्हतं बा आसं.
नाही नाही बर चांगलंय ना मग, तुम्हा तुम्ही तुमचे तरी शिवतात बा अस.
हा नाही मग, तेवढं तर शिवावच लागेल ना.
हा ना.
नाही का? हूम. काम कसं हाय ओ, आता साड्या म्हटल्या ना बाईला कस त स्त्रीला साड्या लागतातच, की साध कोणा मैत्रीणी बरोबर गेली कोणा नातेवायका बरोबर गेली दुकानात ना तरी आवडली तरी ती घेऊन येते, आ आस असं हे असतं साड्यांच. साड्यांच्या बाबतीत कुठलीच स्त्री अशी समाधानी असेल, नवीन दिसली की घे साडी, असं आणि मग प्रत्येक वेळेस साडी मागे सगळंच येतना मग. परकर येत, ब्लाऊज येत आणि मंग नाही का? परत बांगड्या येतात त्याच्यामध्ये म त्या कस सगळ्याच गोष्टीला मग नाही परवडू शकत ना बाहेर आसं. आपण काय एवढे अगदी खुप पैसे वाले लोक नाही, खाऊन पिउन सुखी सामान्य लोक हाये आपन?
हो ना. हो ना.
आपलं आपलं जसं परवडेल तसं करायचं असं. आणि शेवटी आहेच. आपली कला आहे, तर कला ती नाही का.
ते तर आहे. आमच्याकडे काही नाही दीडशेच रुपये शिलाई घेतात. म्हणजे जास्त नाही आहे. दीडशेच आहे.
म्हटलं ब्लाऊज नाही शिवत तुम्ही?
नाही मी ना म्हणजे आधी शिवायची ब्लाऊज पण आहे ना नंतर काय झालं घरात लोड यायला लागला ना. पण मी फक्त मग स्वतःचीच शिवते बाहेरची नाही घेत मी आता.
हां हां हां.
ते काय होऊन जायचं. मीश ब्लाउज शिवाय लावून राहिली त्यांना अर्जंट लागायची मि शिवायला लागून जायची.
हा.
आणि मग माया नाही ना. घरच मुलांकडे दुर्लक्ष मुलगी लहान आहे ना. मग दुर्लक्ष होऊन जायचं मग आता सध्या बंदच आहे.
हम् हम हम् नाही मुलं लहान असले का मग प्रॉब्लेमच येतो गं. कारण मग मुलांना पण वेळ दिला जात नाही ना मग,
आम्ही मग ते शाळेवरन येईस्तोवर तुम्हाला मग घरातला आवरतच वेळ होऊन जातो आणि मग नंतर काय अ सासू सासरे पण आहेत. आणि मग नंतर बा तिचा अभ्यास, कपडे, जेवण मग खेळायला गेली का. आली का. लगेच तीला भूक लागते. हा मग तेच चालतय ना दिवसभर.
बरोबर आहे.
की मी कुठं गेली. गो मी कुठं गेली. कुठे गेली काय कर ते का लक्ष ठेवावं लागतं ना.
बरोबर आहे ना. लहान असल्यावर थोडा प्रॉब्लेमच असतो.
हो ना आणि मग आता तिला शिकवायचं म्हणजे, आता आतापासून तिचं म्हणजे भविष्यासाठी तिला आतापासून ट्रेन केलेलं मग, तर तिच्यावर जास्त लक्ष द्याव लागतं ना. म्हणून,
काल आम्ही ना इथं. दोन तीन म्हणजे बायांना फोन केले ना.
हा.
बोलता बोलता बरेच विषय निघत गेले. बोलता बोलता बरेच बरेच विषय निघत गेले बरं का. काल नाही का. आपले बरेच फोन झाले होते ना. आणि हम आणि अ दुसऱ्याही म्हणजे लेडीजला फोन केले ना. तिथे पण असं गप्पा मारता मारता असं नॉर्मल गप्पा मारता मारता विषय कुठल्या कुठे मग अस.
हा मग ते तर हायचं आता.
विषयाला विषय निघतो ना. आणि म्हणजे, मिळते माहिती भरपूर मिळते बर का. म्हणजे काही गोष्टींमधून म्हणजे खूप म्हणजे, कसं वागायला पाहिजे. कसं हे करायला पाहिजे. घरात पण वागताना कसं वागायला पाहिजे. बाहेर पण गेल्यानंतर ब कोण कस वाग त, तर मग आपण कसं वागायला पाहिजे. असं खूप म्हणजे चांगलं होऊन गेलं. काल गप्पा गोष्टी. करू आपण त्याही गप्पा गोष्टी करू तसा निघेलाच विषय. अगं बाई, तर.
हो ना.
तुमचा तो याचा पण आहे ना, बहात्तर चा पण आहे का नंबर?
कोस्ता?
अअअअ.
हो माझा एकच आहे हा.
बरं, बरं अच्छा -अच्छा. ह, म चालेल- चालेल काय हरकत नाही.
ते नाही हो, ते दोन नंबरचा लई प्रॉब्लेम होऊन जातो. म्हणून एकच नंबर वापरते मी.
हा ना, हा ते आहे ब.
इकडे कोणता नंबर दिला जातो, तिकडे कोणता नंबर मग असंच कोण कोणत्या नंबरवर फोन करत मग.
बरोबर आहे ना, ते पण आहे म्हणा, बाकी काय म्हणता?
काय आणि?
आता काय सण, तुमचे चालु होऊन जातील ऑगस्ट महिन्यापासून
आ.
ऑगस्ट महिन्यापासून सण चालू होऊन जातील म्हटलं आता. हम्म, नागपंचमी आली का तुमची श्रावणातले सगळे सण चालु होऊन जाता. नाही का? एकदा सण चालू झाले का, तेव्हा चार महिन्यात दिवाळी येऊन जाते.
बापरे! कळत नाही आजून दिवाळीच, फार सामान आवारा-आवर नुसतं.
तेच ते. मी सांगते ना म्हणजे, ऑगस्ट महिन्यापासून म्हणजे सण -सणावर चालू हूंन जाता, आणि मग ते दिवस, कसे जातात तेही समजत नाही. पटकन निघून जाता दिवस, नाही का?
हो ना.
येऊन जात, तेव्हाच नवरात्र, तेव्हाच दिवाळी, गणपती सगळे येऊन जातात. गणपती वगैरे बसवता का नाही?
हो ना.
नाही का?
हम्म, चालेल ताई, झालंय आपल कामं.
हॅलो.
चालेल ताई म्हटलं झालय आपले दहा मिनिट.